हा, बोला की. आवाज याय लागलाय का नाही? हा, येतोय की आवाज.
काय करालाय?
काय नाही बघा, चहा पिला का?
चहा नाही.
हा हा.
तुम्ही पिला?
नाही अजून, प्यायचंय बघा.
बर, मग काय करलाय?
काय नाही, बसले.
बर.
बर, आणि? काय नाही.
हम्म हम्, काय कुठं फोन केला नाही? काय नाही?
नाही केलो, म माझे कॉलचा टास्क झालाय ना, फोन अं फ्रेंडचा. मग आता मी फक्त, मी फक्त रिसिव्ह करते.
परवाला आमच्या पाहुण्यांना एकट्याला लावलो कॉल.
काय म्हणला?
परवा आमचे पाहुण्या एकटं आहेत.
काय ऐकू ये ना जरासं, काय म्हणला?
ते आमचे पाहुणे एक आहेत ओ कार्यला.
हा हा.
त्यांना कॉल लावलेलो, त्यांनी काय उचललेच नाहीत, कॉल कट झाला ते काउंट झालं मग एक.
हा ते तसं काउंट होतंय, ते पहिला सगळं, त्यांना सांगाय लागतय की कॉल आला की उचला, त्यांनी जर नाही उचललीत ना, मग तुमच्या तरी पण काउंट होत
म्हणजे प पहिल्यांदा लावलेलो. तवा झालं, मग आपोआप बाहेर पडलं त्यातनं, मग तवा काऊंट झालं नव्हतं. मग ते, त्यांना आणि फोन केलो तुम्हाला कॉल लागना म्हटलं.
हा, मग परत रिफ्रेश करून लावलो. हा.
मग आणि क तवा लावलो आनी डायरेक्ट कॉलच कट झाला, आणि ते काउंटच झालं मग डायरेक्ट.
हा हो.
मी म्हटल आता एक, एक कॉल तसच वाया गेला म्हटलं एक.
पुढं एका कानां येत्यात कॉल, म्हणजे आता तीस कॉल आहेत ना, तर आपले हे जे जे झीरो आहेत ना, तर ते एकाद दुसरं जास्त स्त होतय, म्हणजे त्यत्तीस वगैरे येतात, कोनाला चौतीस असं येतील पुढं बघायचं. नाहीतर ते आता ते, काउंट झालं तर झालं पण असल, मला पण एवढं काय माहित नाहि.
नाही काऊंट झालंय ते, मी बघितलो काऊंट झालय ते.
काऊंट झालंय काय बर बर.
हूम्म
मग आणि काय? काय निवांत हाय, आशी हा हा, फोण घेऊन आलो दुसराच. घेऊन आला व्हय, कोणता घेऊन? कोणता घेऊन आला?
वी वो चाच आणलो. व्ही वो व्ही सिक्स्टी म्हणून हाय.
हां.
तेच घेऊन आलोय.
ह हा हा.
तेज जरा प्रोसीजर तेन चांगलाय, कॅमेरा तेन कॅमेरा क्वालिटी तेन चांगली हाय, बघितलो ते.
हा हा, चुविस चुवीस चे बघालतो.
त्यो लईच महाग हाय.
वी सेव्हेंटी काय?
हुं. तो जरा लईच महाग हाय म्हटलं, ते नको म्हटलं.
हुं.
त्यो सेहेचाळीस हजार पतर जातोय. नाही म्हटलं म्ह, नको म्हटलं ते.
हू हू.
म आणि?
म आणि आज काय शुक्रुवार इ इचलकरजीचा बाजार
बर आणि शुक्रवार असतो का तिकडं?
हो आहे शुक्रवारी असतोय.
हू हू हू मग काय स्पेशल आज शुकुरवार?
काय आता, घरातली काय करतात बघायचं?
आनाय लावायच चिकन मटन, शुक्रवार हाय आज.
आंत्यात सोडा
बर.
हाय म्हणा. विचारून बघते. बिर्याणी, बिर्याणी तर परवा केल ती बिर्याणी.
हू हू.
मी असणार? काहीतर असं, तांबडा रस्सा असं. बतरं अस्सलं.
कायं जातं.
कायंवडा पांढरा वाजतां ते कायं कोल्हापूरची शांतत कां प्रश तांबडा कायं म्हणलां तांबडा पांढरा
तांबडा पांढरा रसयाजी कायं शांनचा म्हटली ती कोल्हापूरची त्यांचा कायं विषय नाहीं म्हटलं.
बरं तांबड पांढरा सुकं मटंण.
हम्मं. पर्वा आलं तुं म्ही इचलंकरंजीला.
हां हां.
ते हेच्यांपाशी शिवनांगवाडीपाशी आणतो जेव्हांयला हॉटेल लां.
मही बरी करतो ते नाहीं आतो हां हां हां.
ते लक्ष्मीधांबा म्हंण आहे तिथं.
हम्मं हां हां.
तिथे जेवलेल तिथे पणं जेवणं चांगला आहे. मी चिकन स्पेशल तांट मागवलेलो.
थाळी सिस्टीम आहे कां? म्हणजे थाळी सिस्टीम म्हणजे त्यातलं त्यांतले पदार्थ अनलिमिटेड असां आहे कां.
नाहीं थाळी सिस्टीम नाहीं तिथं.
नाहीं आहे कायं.
नाहीं नाहीं थाडि सिस्टम नाहीं.
म्हणजे कसं धाब्यांवर जास्तं करूंन थालूचसत.
आंता मी घेतलेलो चिकनं स्पेशलंट घेतलेलो.
हां.
त्यांत ग्रेवी चिकन फ्राय चिकन.
हां पधरा पधरा हां.
अंड्या गं ग्रेवी. असे यं ते आणि मित्रांने घेतलेला बटंर टंगडी घेतलेला. ती बटंर तांगडी पणं चांगलं आहे
म्हणजे ते डिश वगैरें घेतलेलं का म्हंणजे घरांत पणं जे आपणं घरांत करतो नां त्यांची चवंच कायं वेगळ्यां असत्यां बाहेर पेक्षां पणं
कायं कधीं तरं असं एकाने चगती बाहेर जेवली ते असं आं सारखं घरांत घरांत येेऊन कधींतरी एक वेळेस भरं देऊन गेलं चालते नां
हम्मं हम्मं वयं कधीं तरं एकदां एकदाचं तरं जायंला पाहिजे सोंड म्हणजे आपल्यां पणं
इकडंडे
पणीलां कार्यक्रम हां हां
मंग तिकडं गेलतो येतांना म्हंजत पोरं संध्या जेवायचं
हां
मं पहिल्या संजा तिथे जेवलो जे चांगला जेवणं तिथे रसां बीसां लंय भारी आहे तिथे रसां ले भारी आहे तो की रसांलंय आवडलां मंला
हम्मं हम्मं
हम्म हा आणि चिकन पण चांगलं शिजते.
हम्म हम्म असं
चांगलं आहे जेवण तिथे
हम्म हम्म हम्म
स्पेशल ताट म्हणजे मला माहित नव्हते स्पेशल ताटला चिकन प्लेट दोन येतात. फ्रायची त्याची ग्रेवीची त्याची
स्पेशल ताटला होय?
हा मग म्हणून स्पेशल घेऊन बघूया म्हटलं काय असतं म्हटलं स्पेशल मध्ये बघूया म्हटलं चांगला आहे.
सपत नाही चिकन एवढं येतंय.
मग तुम्ही कुठं गेलता का नाही? सिक्स्टी फाय तेन काय नसते त्यात फ्राय चिकन म्हणजे हे कसं असतील मी फ्राय करते आपण तसंच तसं करतेत.
हम्म ते माहिती आहे हा
मस्त केलते
मग आणि? मग काय नाही काय इथं इचलकरंजी ते तारा हॉटेलची एक बिर्याणी आहे ती लय चांगली आहे पूर्ण मिंट फ्लेवरमध्ये आहे. तु कुठंला हॉटेल म्हंटला तारा हॉटेल.
तारा हॉटेल म्हणून आहे काय इचलकरंजीत?
हा त्याची बिर्याणी खूप चांगली आहे मी ट्राय केलती त तुम्ही कधीही म्हणजे आला ना तर ट्राय करा.
करु या कि इचलकरंजीत कुठे ती?
इथलकरंजी ते जनता बँकेच्या जरा खाली जायचं.
हा जनता बँक मध्ये शिवतीर्थच्या इकडे आलं काय?
नंदादीप नेत्रालया आहे का नाही?
मग ते शिवतीर्थाच्या खालीच नाव तिकडं?
हा हा शिवतीर्थ च्या खाली हा खालीच. जनता बँकेच्या तिथं तिकडं
तिथेच आहे.
तिथेच आहे का हा चांगला आहे का जेवण तिथं हा म्हणजे हॉटेल भारी आहे. पण तिथली बिर्याणी खूपच भारी आहे. आणि तिथलं हे एक भारी आहे बोनलेस.
हा हा
नाही नाही असं आपण मागवायचं. असय.
अनलिमिटेड काही नाही?
नाही नाही अनलिमिटेड नाही हाफ फुल मग अशा तदुरी काय म्हणला हा म्हणजे असं हाफ फुल परत अशा रोट्या मागवायचं असं आहे. म्हणजे जरा मोठा आहे ते हॉटेल कसं ढाब्यात वगैरे कसं सगळं अनलिमिटेड असते तिथं ते नाही आहे. त्यामुळे ते मजा, मजा पण येत नाही एवढं खायला.
हा.
जसं आपण धाब्यावर कसं अनलिमिटेड असतय, जरास अस मजा येत्या खायला.
हम हम
चांगला हाय जेवण तिथं, हा पण भारी आहे जेवायला भारी आहे.
बरं एकदा इचलकरंजीला आलो की मगं जेऊन जातो.
पण जरा असं एक्सपेन्सिव्ह आहे, पण जरा वेगवेगळ्या डिशेस वगैरे मिळतात सगळं.
हा हा हा.
म्हणजे ट्राय करायला असं चांगलं आहे. पण हा स्टार्टर बीटर सगळं मिळतय पण त्यांची बिर्याणीच मला खूप जास्त आवडत्या.
बिर्याणी चांगली आहे का तिथं
हा बिर्याणी चांगला जर तुम्हाला बिर्याणी म्हणजे असं जास्त हा हे आवडतं असेल तर ते तिथलं ट्राय करू शकता.
बघुया की आलं इचलकरंजीला आलो की नाही,
तारा हॉटेल आहे का ते हा तारा हॉटेल.
हा हा.
म आणि
हा चालू हाय निवांत.
आणि कुठल्या हॉटेल ला तुम्ही ट्राय केलाय.
मी इकडं
कसबा हिल्स ला गेल तो खरं इकडेच कोल्हापूरचा नाही गेलो.
विजापूरची शाखा हाय की नाही त्यांची दोन नंबर शाखा ती
ह एवढा लांब विजापूर ला, म्हणजे आमच पाहुन असत्यात ना तिकड हा हा.
ह मग तिकडं येताना जेवलेल तिकडे
कुठ कसबा हिल्स मध्ये होय, हा कसबा हिल्स तेपण चागलं आहे. हम्म हम्म हम्म.
हम्म कसबा हिल्स ला पण चांगला हाय जेवण स्टार्टर आयटम तेन सगळं भारी आहे.
पण तिथं पण हे असल असं स्टार्टर्स
हा स्टार्टर तेन सगळ हाय, खरं तिथ वेटिंग ला लई थांबायला लागते. अनलिमिटेड नाही.
तेच की
बघा जेऊन या एकदा कसबा हिल्स ला चांगला हाय जेवण तिथं.
हो कोल्हापूरच आम्ही कधी गेलो नाही म्हणजे लांब पडत त्या आम्हाला इथन इचलकरजीतन जायला म्हणजे असं प्रायव्हेट गाडी मधून गेलं तर एक अर्धा तास लागल. कसबा हिल्स पर्यंत जाऊपर्यंत ट्रय म्हणजे घरात घरातील तयार झाली तरच तेवढ्या लांब जाता येते ना. घरातली तयार नाही झाली तर मग एवढ्या लांब जाताच येत नाही ना.
बघा काय काय होतय.
अ हो लाईक तर असं दुपारच्या सेक्शनला जायला पाहिजे असं कोणत तर गेलं तर
तुम्ही